हॅलो. हॅलो हा याला क हा हॅलो याला
हा याला यालाय.
हा हा बरेच काय.
काय की तु
हा हा. हम्म काय करायलायचा.
काय नाही बघा आवराय लागलोय घरात
होय स्वयंपाक तेन झाला.
होय स्वयंपाक वगैरे आवरला मम्मी अ स्वयंपाक मम्मी करायला लागले भात वगैरे केलो मी
हम्म.
बाहेरचा आवरतो बोललो मम्मीला तू.
हा हा.
हम हा. हा आम्ही पण काय मी आंबोळीला पीठ भिजत घातले. हम्म करायच ये उद्या.
हा.
हा आणि काय मग?
काय नाही कसं करतय आंबोई आंबोई. रेसिपी सांगा की मी पण एकदा एक दिवस करते मला नाही अबोळी येत करायला.
येत नाही काय एकदम सोपा आहे आंबोळीच. ह् अदिल्या दिवशी.
हा.
सांग. बोल की
ते कसं झालं व हे करायला नाही ते नीट व्यवस्थित नाही ते हे उचलताच येइना त्याच असं लत का म्ह
हा त्यासाठी कणी आदल्या दिवशी तांदूळी भिजत ठेवायचं आपल्याला ते एवढं जेवढ पाहिजे तेवढ. बरे एक एक वाटे मा बरे एक वाट्या उडदाची डाळ घ्यायची
हा हा
आणि आपलं हे पोहे साध पोहे
हा
ते एक ग्लास घ्यायचं, हम
ग्लास घ्यायचं काय
आणि ते पण भिजत घालायचे
हा
हम्, ते भिजत घालायचं. वेगळेगळे मग आदल्या ह.
आदल्या दिवशी काय
हा आदल्या दिवशी भिजत घालायचं, आता आपल्याला उद्या टल्यावर आज भिजत घालायचं ते सगळं, त्यात पाणी तांदूळ स्वच्छ धुवायचं रेशनच तांदूळ वापर जास्त तांबोळेते ना
आवाज येई नव्हत हॅलो जरा आवाज अडकाय लागलंय
नाय, रेंज ला एकी जरा, जरप
एकच मि हा हॅलो
हा बाहेर ये जरा
एक मिनिटं थांबा हा ह ह
हा मग रेशनच्या तादळ
हा रे हा रेशनच तांदूळ हा
हा ते सगळं भिजत घालायचं आणि सकाळी रात्रभर त्याला भिजत ठेवायचं मग सकाळी उठून आपण त्याला त्याला पाणीवरचं काढायचं थोडं त्यात पाणी ठेवायचं आणि फिरवून घेत हे सगळे तांदूळ हरभराची डाळ उडदाची डाळ पोहे सगळं मिक्स फिरवायच. आणि मिक्सरला फिरवल्यावर परत ते झाकून ठेवायचं तसंच. आणि ते परत संध्याकाळी आपण आंबोळीचं पीठ तयार होते संध्याकाळी तयार करायला घ्या
अ आणि ते नाही हे क म्हणजे त्याज वाटन कसं एकदम बारीक किंवा मोठं मोठं कसं करायचंय
करायचं जरा बरड करायचं आप जरा हाताला लागतोय त करायच
हा काय
हा तसं मोठं मोठं करायचं आणि काय लगेच ठेवायचा त्यात जरा मीठ टाकायच झाकून पीठ ठेवलीस की जरा फुगतय पीठ आणि त्याला कस आबंट पणा येते. छान लागत.
हा हा हा हा.
तवा ठेवायचा. तव्याला तेल लावायच. आणि आपण पाठींन अस ओतायचं आणि फिरवायचं. एकदम छान होत्या.
अ तेच. म्हणल होत एक. खर कसं होतय. पातळ होत आणि ते चवयला
नाय नाय. एक तू एकदम बारीक करतेस. त्यामुळ तसं होतय. जरा मोठं मोठं करायच.
मोठं मोठं करायच काय?
हा आणि ती खोबऱ्याची चटणी. परत. आपण बटाट्याची भाजी. ह्याच्या बरोबर छान लागतेया. मी वरचेवर करतोय.
होय काय? मी आता सुट म पुढच्या सुट्टीला करून बघते या. अन, तुम्हाला सांगते. कस झालं ते. हा.
हा हा. करून बघान सांगे
हा चालते. सांगत की.
हम्म. चाल.
ओके. चालतय.
हम्म थोड्यावेळान.
होक